हॅलो.
हा आवाज येतोय.
हॅलो.
हा येत. पयेतोय का आवाज.
माझा येतो का? हो येतोय. माझा येतोय का? तुला.
हा हा येतोय. हा हा रेंज चा थोडा. प्रॉब्लेम आहे आमच्याकड
हा त्याच्यामुळेच थोडासा.
ऑनलाईन वर मेसेज टाकूस तर नंबर फोन येतायत. तुम्ही फ्री आहात का तुम्हाला कॉल करू का.
दुसरा कोणता. दुसरा कोणता तरी ग्रुप केलाय अजून एक वाटतं.
नाही ते नाही माहिती. मला हे काम पण मला नव्हतं आलं आज दुपारी आलंय.
हो का तू कधी भरलेलं मने म्हणजे ऍप डा प्रोफाईल टास्क भरलेला होता तुझा आधी
सगळं भरलेलं होत तरी पण मला काम आलंच नव्हतं. मं सारखं रिफ्रेश रिफ्रेश करतं. राहिले होते. म ते सारखं वाटायं ते सगळ्यांना काम आलयं आपल्याला आलं नाही आ आलय ना ते जरा कसं तरी वाटत होतं. श आणि अजून मेसेज टाक. सगळ्या बायका. हा आमचा एवढा टास्क पूर्ण झाला. आमचा तेवढा टास्क पूर्ण झाला. मग तर लयचं वरखाली वरखाली करत होत.
हिईई तू आधीअं आधी तू डिलीट केलेलं का कार्या अँप. डलीट
नाही नाही डिलीट के लाच नव्हता
हो काय मंकस काय ते रिफ्रेश
नाही रिफ्रेश पण केलं होत तरी अजून पण बऱ्याच बायकांना काम आलंच नाहीये हे
हाअं सविताचं पण तेच चालू आहे आता तिनी कालच घेतलायं.
हा हा हा नाही मी कार्या ऍप डं म्हणजे डिलीट मारलाच नव्ह ता होता ते पण मधी मध्ये रे कॉर्डंगचं नाही का ते सुदा मला आलं न्हवतं का म मी असं सोडूचं दिल्टी म्हटलं आता हे पण नाहीयेच पण तरी साआ रखं ते मनातं सारख मी रिफ्रेश करत बसायचे मगाशी दुपारी पण असाचं मुलगा आला होता मोठ्या शाळेतून त्याला कॉपी करून दिली. आणिनंत सहज बघितलं त आलं मला काम लयअंत
बरं झालं मग काय?
तिथून पूण म असं वाटायला लागला आपल्याला जमतंय की नाही पहिल्यांदाच ना जरा अशी भीती वाटते पऱ्यांदा
काय नाही चमचंय आपण आपल्या आपल्यातच लावायच आता तू दिदीला लावू शकतेस. मं डॉली ला कविताला झाले कि म थोडेसे अजून नाइ टोन्ग लावायचे कोनालंतरी
हा नाही आनं त्या ग्रुपवर ना मेसेज टाकला ना की अगं आता एक जणीने मला कॉल केलतं तुम्ही फ्री आहा मी असं मेसेज केला फक्त अं कोण फ्री आहे का तर जा मला कॉल आला. ती म्हणत होती, 'दहा मिनिटां नंतर मी बिझी होणार आहे'. मी म्हटलं नाही ना, पण एक- मला आधीच सांगितले, 'मला आता कॉल करा म्हणून'. म्हटलं, तर मी तुम्हाला नंतर करत- ते तर म्हटले, 'नाही नंतर मला टाईम नाही' मग मी त्यांना दुसरा नंबर दिला म्हटलं, 'तुम्ही ह्याच्यावर कॉल करा, ते आहेत फ्री म्हणून'. मग त्या म्हंटल्या, 'अछ-' ठीक आहे, ठीक आहे, लावते, म्हटले बायकाांना बी असं काम भेटलंय. क आवडीचच काम आहे.
बडबडायचं.
हा, आणि विशेष म्ह त्या बडबडीचे पैसे राहता असा आपल्याला करून वि- आपली बडबड मजी अशी सगळ्यांशी पालत वाटत असते. आता असं वाटत रे बडबड केल्यावरच पैसे भेट
पैसे भेटायला लागले मग काय.
मग अजून मुलांचं काय चाललंय तुमच्या?
बाई मला.
हा हा ह! आणि किती विला असते ती? हो- अे ना
अे ना कधी भेटलेलो आपण?
अ.. नाही भेटल नव्हतं, पण फोटो पाहिलेत.
फोटो मध्ये.. हा हा ह! दहा दहावीला आहे ग, आता ह्या वर्षी दहावीला.
हा बापरे! मोठी झाली आता.
हो ना मोठी झाली.
हा हा! मला नव्हत माहिती, मला वाटलं सातवे आठवेला, हो, मग कुठे जायलाच नसेल भेटलं सुट्ट- ला वगैरे?
सुट्टीला गेलेलो आम्ही आता मध्ये. नाही, गोव्याला गेलेलो गेल्या महिन्यात- एप्रिलमध्ये! तिची शाळा कधी चालू झाली माहितीे का? एप्रिलमध्येध्येच!
हा, मग इकडे पण... हा माझा मुलगा- पण मोठा सीबीएससी एप्रिल महिना पूर्णचाळा झालेय आणि मे महिना सू -
हा, नाही, मेहनत पण ह्याची... आ, थोड्या सु- होत्या आणि लगेच चालू झाली.
मग ते दहावीला असल्यामुळे.
हा, त्याच्यामुळ मग जास्त कुठे जाणं नाही तरी. आपण गेलेलो इकडं तिकडं आपलं गावाला वगैरे आईचे ते
असं आहे का ह ह काय मॅडम तुमच्याकड दोंडी जेवण आहे का
काय काय
ढोंडे जेवण आहे
हा हा हा धोंडेजी हे नाही आमच्याकडे का असं काय मला म्हणजे नाही माहिती एवढं त्यातलं काय हो आता हे व्हिडिओ रील वगैरे बघतो ना त्याच्यातून माहिती पडलं काय असतं ते? कसं असतं?
ते काय असं आता प्रत्येकाचे वेगवेगळे असतात ना रीतरिवाज. आमच्याकडं काय असतात हे अधिक महिना म्हणतात ना. ते तीन वर्षानंतर हा महिना येतो. त्याच्यामुळे त्याला म्हणतात अधिक महिना. मग त्या अधिक महिन्यामध्ये वान द्यायचं असतं. ले आपली लेक आणि जावयी. त्यांना. आणि ते वान दिलेलं चांगलं अस आणि ह्या महिन्यामध्ये आमच्याकडे कसं श्रावण महिना पण पूर्ण उपास करत असतात ना. तसच बऱ्याच ज आणि हे अधिक महिना जो आहे ना तीन वर्षानंतर येतो ना, मग एक महिनाभर उपास करायचा. एक टाइमचं जेवण करायचं. जास्तीत जास्त देवा-धर्माच करायचं. बरेच जण देवा जाऊन येतात. कुठे कुठे हा हा पूर्ण महिना एक टाइम जेवण करायचं.
हा हा.
दोंडी जेवण म्हणजे लेकीला आणि जावयाला बोलवायचं असतं. मग त्यांना आपलं जेवढं आप आपल्याच्यान जेवढं होईल तेवढं कोण कपडे करतं, कोण दागदाागिने करतात. त्यांच्या घरच्या ना मुलांना वगैरे कप कडे करायचे. पूर्णाचा स्वयंपाक करायचा आणि असे पूर्णाचेच त्याच्यामध्ये पुरण बरायच न्याप आपल्या धोंडी असत ना. दगड ये एकंदर त्याच्या तो गोलगोल करायचं आणि ते तळायचं त्याचा मेन मान असतो. आणि ते असं खायला द्यायचं असतं. जावायला आण लेकिला.
आणि मग त्या त्याच्यामध्ये काय ठेवाय टाकायचं?
अप पुरणच टाकायचं असतं.
पुरण का?
त्या दिवशी सत्यनारायणची पूजा करत असतात, ती पूजा पण त्यांच्याकडूनच करून घ्यायची. जावई आणले की करूनचय. हा हा म्हणजे आप हा हा माहेर जाऊन त्यांनाच बसवायचं असतं पूजेला पण त्यांच्याकडूनच पूजा करायची, त्यांच्या घरच्यांना बोलवायचं. पूरणाचा स्वयंपाक करायचा.
हम् हम् हम्म.
खाऊ घालायचं आणि नंतर जाताना मग त्यांना भेट वस्तू द्यायच्या.
अच्छा बर. आमच्याकड नाही असली पद्धत, म्हणजे नाहीये म्हणजे आ हे सगळं व्हिडिओ - व्हिडिओ बघून त्या आईची ओटी वगैरे, भरतात. त्या व्हिडीओ बघून- बघुन आता. हा - हा बघितले व्हिडीओ भ तुमची छान झालेली.
हा नाही चांगलं असतं भरलेलं. हा ह्या ह्याच महिन्यामध्ये अधिकार असतो भरायचा. आपण एरवी कुठे भर आईची ओटी.
हा तेच नाही भरत. पण ते आमच्याकड पद्धत नाही ना त्याच्यामुळं काय मला या त्यातलं एवढं काय माहिती नव्हतं. या साईटला नाही आमच्या साईटला एवढं काय.
हा हा तुमच्या साइडला नाही. आमच्याकड जास्तचय म्हणजे असं घरोघरी आणि आता आमच्या इकडच्याचे स्टेटस बघितले न, रोज तेच, आज याचं धोंड जेवण, उद्या त्याचं धोंड जेवण. आज हेनी ओटी भरली उद्या त तेनि ओटी भरली आणि तीच चर्चा, अरे आमच्या इकड आहे ना, असं ज्वेलरी शॉ प वगैरे आहेत ना, तिथे पण अ अधिक मास निमित्त ऑफर किंवा कप ड्यांच्या दुकानामध्ये पण असं दिलेलं होतं. ते एक दिवशी भाऊ आला होता माझा, त्याला माहितीच नव्हतं आणि तो आला होता बघितलं ना तशी पूर्ण बॅनर्स लावले होते. तर मला कसं करतोय. हा आई तिकड जरा जास्त ट्रेंडिंग दिसते बघाव तिथे म्हणजे आम्ही ज्वेलरीच्या दुकानात घेतलं तिथं पण आधी आधिक मास निमित्त ऑफर साड्यांच्या दुकानामध्ये आणि अशा रोड ला पण मोठ्या मोठे असे बॅनर लावलेले असतात. हा
तेव्हा त्यांच हे पण असतं ना धंदा होतो ना त्यांचा त्या महिन्यात जास्त बिजनेस हा
प्रत्येक म्हणजे सगळं कपड्याचे दुकान सोन्याचे दुकान भांड्याचे दुकान भांड्याच्या दुकानामध्ये त्या पितळ्याच्या वस्तू असतात ना त्या पाच वस्तू द्यायच्या असतात पीतळेची ते पण त्यामध्ये ताट असत परत दिवा असतो परत निरंजनी असते परत ते हळदी कुंकाचे करंडे असतात. वाटी चमचा अशा पाच कोणत्याही वस्तू द्यायच्या बदलून
अग ऐक ना आज मी एक व्हिडिओ बघितली तर लहाण अधिक मास असं लिहिलेलं त्याच्यात आणि लहान. मुलाच अधिक मास.
म आता काय झालं कोण कोण काय करते. ते जे मामा असतात ते. म्हणतात ना ते भाचीच करायला लागलंय हा भाच्याच करायला लागलेय, असंय ज्यांच्या आई वडील नाही ना ते कोणी कोणी काय केले भाऊ. वहिनी केलेले. हम्म हा एक. एक भाजी एकुलते कोण कोण आता लेखीच लेखाच पण करायला लागले.
हा तेच मी आज बघितली व्हिडिओ म्हणजे आमच्या माझ्याच भावाची म्हणजे चुलत भावाच्या मुलाची.
हा हा मग भावाची पण ग चांगलंच असत ना भाचीच.
भाचीच हाय हा त्याचीच त्याच्या मामाने. केलं त्याचा.
हा हा म्हणजे आता नवीन नवीन एक निघतच आले मी पण पाहिले ते. पण आम्ही इकडे नाही अजून कोणी काय केलं पण आता करायला लागले तसं पण.
मी आजच बघितली ते व्हिडिओ त्या ओटीचं पण मी तुमचं बघितलं. त्याच्यानंतर असे बघितले. अशा एक दोन जणांच्या नंतर.
आमच गेल्या वर्षी केल होत तेव्हा पण भरली होती दोन्ही बहिणी. आता हया वर्षी पण आणि. भरली होत तिघी जण एकत्र हा तीन वर्ष. पूर्वी तेव्हा केला होत.
हा हा तीन वर्षापूर्वी हा हा हा.
तीन वर्षपूर्वी. झाला ना तेव्हा केला होता तेव्हा पण आम्ही भरली होती पण एवढं व्हिडिओ वगैरे नव्हता के आपलं साध्या पद्धतीने भरली होती. यावेळेस उघा आता होतो ते की जणी. तिकी जणी असल्यावर जरा सुस्त पण.
छान वाटलं पण ते मस्त वाटलं बघायला पण छान वाटलं एकदम.
हा असं नवीन काहीतरी युनिक काहीतरी होते.
युनिक हा.
आणि असं सगळ्यांना जरा उत्साह असल्या होतो पण ते.
उत्साह होता तेच. त्याच्यामध्ये माझी बहीण पण बोलत होती आपण. नाही कामजून झालेत नाही पर हा... मी करते कट आणि मग मी लावते कॉल मी लावते ना आता लगेच हा लगेच लावते आता त....
हा साडेसहा वाजेपर्यंत आहे पाच दहा मिनिटे आहेत. ह म
हा एक कॉल करू माझा मग आणि मग उद्या... किंवा रात तुला टाम भेटणार आहे का.
रात्री मला आठ साडे आठ नंतर फुल टाइम असतोय. मी आता आज काय करणार आहे माझे.